हॅलो
हा आवाज येतोय.
हा रेंज नाही काय.
हा त ते का आवाज.
ह खूप हा येतो येतय कसे येत?
नसल्यामुळे. हॅलो
हो माझ्याकडे पण कमी आहे कर-
जर रेंच होती की.
थोडीशी रेज नाही.
हा इ आत्ता आला बघ आवाज.
हा हा पण कसे आहे.
काय करालस बरी आहे तू कशी आहेस.
बसलेले आहे ते जॉबच जरा अस- संदर्भात ज गोळा करीत होते ग.
हा बरं
मग तेच चालले. जरा जॉब बघायच हो कस फी वाढली ना. थोडं जाईल तसं मग घरच्यांना पण. द्यायचा मग जॉब करत करत कॉलेज करायच म्हणते का.
होय मग काय चालतय की जॉब करत करत कॉलेज करायचं. काय नाही मी घरात असते मुलगाय मला एक छोटा लहान हा
होय आता काय एक्सटर्नलच आहे का मग घरीब य करायचं काय मग
होय मग काय घरी बसून पण मग त्या अभ्यास करत करत जॉब करायचा
होय मग तेच आता चाललंय मैत्रिणीच नाही विचारून तचं काय आता चाल
काय नाही माझं म्हणजे घरातच माझ पार्लर आहे पार्लर अस त म्हणजे एवढं पण मी करत नाही पार्लरच कारण लहान मुलग असल्यामुळं मग काय नाही करत तेवढंच नॉर्मली कधत तर असल तेवढंच शाळेला आणायला सोडायला लागते ना त्याला
हो हा घरी दुसरं कोण नाही काय मग
नाही मिस्टर आहेत म त्यांच त्यांचं पण काम असते ना मग मी जात्या आणत्या थोड्याला आणायला याचा अभ्यास घ्यायच हचा चालू असतं मग सगळं त्यामुळे दिवस कस जातोय काही करत नाही हम्म आणि काय जेवलीस का नाहीस
जेवले झोपलेले मग तेच म्हटल कुठम मयते ननज जरा बघूया
हा हा हा हा
माण का काय चालले
काय नाही आता ओोललाता आता आणि आता मुला शाळे सुटायचं टायमिंग होतय साडेचारला सुटते ना शाळा
हो हो तिथून लांब आहे कायजव आहे
हा होय लांब आहे तीन किलोमीटर आहे
एवढ्या लांबून चालत जाते का गाडीवरून
नाही नाही गाडी भरून ना गाडीवरून जात्या हा ह
आता किती विलाय म्हटलं मुलगा
आता तिसरी ला आहे
खूपच लहान आहे कि त्याच्याबरोबर कोण आहे का मग
इथं आहेत ना म्हणजे आहेत कि फ्रेंड आहेत इथ स्कूल बस होती म्हणले पण अजून तरी स्कूल बस कायय म्हणजे अजून तरी काय नाही आहे थोड्या दिवसाांनी करतो म्हणतात स्कूल बस ते शाळेची लोक ते
होय अजून कसं सुरू व्हायचं नाता तर कुठे सुरू झालं हा महिना असच जाल ऍडमिशन मध्ये
हा आणि पाऊस पण तेन चालू आहे सगळंत जरा अवघड पडते गाडीवर न ते असं होते ना
होय त्यात लहान मुलं त्या
हम्म मग ते आणायचं सोडायचं मग कसं तर गाडीवरून हाळवून न्यायचं तसं जरा हायवे नसल्यामुळे भीती वाटते ना जरा माणसं एक गाडी नीट चालवत नाही ऍक्सिडेंट भरपूर होत्या रोडवर हायवे लाते त्यामुळे भीती वाढत्या
होय भीती वाढते ना जास्त वाहनं बघितली इतके
हा आणि हायवे आहे ना आमच्या इकडे जरा थडासा जरा हायवे आहे ना मग ते ज ऍक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे इकड त्यामुळ मग हळूहळू जातं कस सोडत म स्कूल बस स्कूल बस झाल्यावर मग काय विषय नाही मग ते स्कूल बस आणत्या सोडत
मग का त्यांचे ते अंतच सोडत मी एवढं टेन्शन होत नाही
हा तेच कि त्यामुळे एवढं काय नाहीच हम्म आणिन का घरासमोर काय झाडं बिडं आहेत त्यां नाहीत तुझ्या
शेताला मी कधी जातच नाही ग मला शेतातलं काही येतच नाही
माझं कसं आहे मी पण नाही म्हणजे असं शेतात काय मग घरासमोरच असं काहीतरी झाडं लावायची अ भाजी लावायचं थोडंफार काय तर घरात बसून फुलांची झाडं लावायची हची त्याचीी चालू असते दुपारच ते
हा ते पण मी फुलांची पण लावत नाही भाऊ पण लावते माझा आणि मम्मी लावत ते पण मला पण नाही का करू देत
मला आवडतंय झाड तेन लावायला असं म्हणजे फुलांची ह्याची त्याची
मला पण आवडतं ो मी लावायच्याच आधी मम्मी आणि भाऊ लावतात मग कशाला लावडं क
पावसाळ्यात झाडं लावलीत ना म्हणजे कोरोना स चांगली रुजू होतात हा
हो
रोज होतात म्हणजे पूर्णताः म्हणजे पूर्ण असं म्हणजे पाऊस आल्यामुळे माती पण अशी भुज कशी सुध्या ना त्यामुळं पीक पण लवकर येते म्हणजे असं आपण जे लावल ते लवकर येते असं आहे
हो हो
ज झेंडू होती त्यांनी झाडं लावल्या जाता आता कस परत गणपती दिवाळी तेण आहे ना मग दिवाळी लक्ष्मी पूजेन लाते लाग नाही फ फुलं झेंडूची भरपूर आणि तेव्हा किती महागतात झेंडूची फुलं भरपूर मग होतात
हो खूपच
हा त्यामुळे आत्ता झाडं लावायची
खरं ते काय जाग ते
तुमच्या शेतामध्ये आहेत काय म्हणज झाडं
हो घरच्यांनी लावलं तर चोरत्यानी आणि आजीनी हो मगमी कधी जात त्याला कधी तरी फिरायला गेल नाही तरच नाही तर नाही
हा ते कसं आता झेंडूची झाड लावलीत ना म्हणजे दिवाळीपर्यंत भरपूर मोठे होतात आणि फुलं पण लागतात मग
होय गणपतीला कस मंडळात द्यायला लागतात ना म हार करून
हा मंडळी तेल लातात. आणि दिवाळीला आपण आता दिवाळीलाग फुलं कसली मागवत झेंडूची पावश पन्नास रुपये शंभर रुपये ला असल्या असत
कसं सिटी लेवलला डेकोरेशन सगळं करतात ना तेले फॅशनेबल असते सगळ त्यामुळे
तेन लावतेो आम्ही पण असं पूर्ण घरात तेन झेंडूच्या फुलाने पूर्ण असं. लक्ष्मीपूजन ला ते पूर्ण
दक्ष क ला तेवढंच म्हणजे खरोखरी घालते मग बाकी डेकोरेशनला ते खोटे आताह. की बाजारामध्ये तेच करत.
ते रियल असल्यासारखं म्हटत खोटे पण ती नाही.
होय आमच्यात मग ते चा आणून ठेवलंत म लावायला
होय मग का आम्ही पण तेचां पण असं कधी तर म्हणजे लक्ष्मीपूजननासम वर्षेत नाही कता येतय. त्यामुळ ते आपण मग विकत चालून घालतोय ना ते फुलं हार बिर सगळं. घराला तोरण तेन करतोय आपण फुलांचं ते
हम् हम्. आणि मग काही पण क वाढाय लागल्या ना फस्ट त्या मग काही घ्यायचं पण सोय नाही आता
महागाई कसली वाढल्याय.
तेच कि पेमेंट पण तेवढं नाही तेवढं महागय वाटलं.
ह मग काय वीस तीस रुपयाेशिवाय भाजीपरा नाही आहेे.
होय आणि हम्म. खेडेगावात कसं असते ना शेतामध्ये त्यामुळे खेडेगावात एवढं काय नसत. भाजीपाल्याच सिटीला चालते सग व तच घ्यावं लागतं.
हम्म तेच सिटी लेवलला विकत्रण घ्यायला लागतय.
होय स स गं विकतचं विकतच नाही का?
हा आणि कसं आता शेतकऱ्या शेतकऱ्या लोकांचं पण आता नुकसान होतय ना. मग त्यांनी पण महागा वाढवणारच ना त्यांचं मग
हो.
आता
पाऊस पडला तरी पण नुकसान नाही पडलं तर पण नुकसान
नुकसान भरपूर पाऊस आला तर झाड म्हणजे भाजीपालांच नुकसान होत. ते कमी पडला तरी मग भाजीपालांचं नुकसान होतय. मग त्यांना तर आपण काय बोलायचं ना शेतकऱ्या लोकांना त्यांचं त्यांनी पूर्ण रात्र उन्हात आणनाात पावसात त्यांनी सगळं भाजीपाला त्यांनी लावत असत. त म.
होय.
आणि आपण जरा कमी करा म्हटलं सगध बरं वाटत नाही मग असं धवा खायला मग किती पैसा देतोय तिथे डॉक्टर काही कमी करतात का नाही.
घेऊन जा म्हणतात पेशंटला उचला मग
हा मग घेऊन जाऊ दुस ुऱ्या लकां जावा सिवलला सिवलला न्यायला जावा असं होतंय ते मग आपण किती पण किती पण आपण म्हणजे आपल्याला पेशंट पाहिजे असते. त्यामुळे किती पण पैसा लागू दे आपण देतोय त्यांना
होय तस खाण्याच्या बाबतीत कोण करत.
तेच की मग शेतकऱ्यांना मग कशाला पाच रुपये साठी दहा रुपये सा ते कस तर वाटत. मग ते वाईट वाटते शेतकऱ्या लोकांचं मग हा बाबा घ्या. तुम्हा पाहिजे वीस रुपयाच्या आहे ना वीस रुपयाची द्या मी त्रच म्हण्या.
ह मी पण नाही कधी गेलो बाजार करायला तर
तेच काय औषध ना क दव सहा पाकिट म्हणजे असतात. सहा गोळ्या असतात तेच किती दोनशेीशे रुपया म्हणजे एवढं असं महागच औषध असते.
ह त्यात आपण काय डॉक्टर पण कमी करत नाहीत आणि तेी म्हणजे मेडिकल वाले पण काही कमी करू शकत नाही ती
होय मग आपल्यालाच त्यातल्या निमेगोळ्या घेऊन याव लागतात मग बजेट नसली तर
हा मग बजेट नसलं तर मग सहा गोळ्या सांगितल्यात ना बारा गोळ्या सांगितल्यात मग सहा द्या मग गोळ्या मग त्यावरच मग बरं होतय ना हो तसं होतय मग ते प्रायज
पहिला विचारतात याच किती होतय जास्त होत असल्या तर मग सगळ्या निम्मं निम्मं दया.
हा मग तेच की असं होत ना ते मग पैसे नसतात कोण गरीब लोकांचं त्यांनी कसं होत असेल मग कायत ऍडजस्ट करून कायत करून कर्ज त्यां करून हे मग अशी हे कर त्या दवाखा्याला पैसे घालतात.
हो दवाखान्याला कुठन नाही तर कुठनं काढाव लागत. तर आमच्याच घरात चाललंय आजी आजारी त्या मुळ
तसय माहितीय का एकदा दवाखाना मागं लागला न तो काय पाठ सोडत नाही दवाखाना
एक वर्षात या गौरी गणपती तिला एक वर्ष होते बाज्या आजारी असून अजून कमी नाही.
हो ना ते ज घी होत ते आजारी म्हणजे लई प्रॉब्लेम होते ते सारखं दवाखाना दवाखाना म्हणलं ना ते एक झालं ना दुसरे लगेच चालू होते असं होते.
आजारी माणसांना काय होत नाही कारण ज्यांच्या सेवाला इकडे तिकडे धावपळ करणारे अस निसले त्रास होते.
होय, मग काय, चालतंय ठीक आहे, ठेवते मी बाय
बरं बर बाय